हॅलो, हा बोला
हम्म.
गीता तईले हाणलं बर का, अंदाजी
तू अंदाजे आणल, मी कसच आणल नई अजून त्याला
तुम्ही आता पाहूनच घ्या.
मी आता थोड्या वेळन जाती बई तिच्याकड, अन तिला एम ए पी फॉर्म लिहून देती ग मग पहिली ती भारी म्हणून दिलत, हे करू का, ते करू, मी म्हणल काही कर
सारवतो म्हणतायेत
हा वई
इतकं कडक आये, खोट नई बोलत तेजल माहिती ना गट शेती केली म्हणून, पाच एकर जमीन कोणाची कर गरज ये का? लोकची पाच एकर जमीन किली आहे ती
बई बई बई बई आणि स्वतःची?
स्वतः ची बी आहे ना तीन चार एकर
हा हा.
पण आपण तीन चार एकर करून, आपल्याला काही काम नसल तर रोजान जातो माणूस
अ ह.
म आता इकडं हे काम सुटलं का, ते काम कराच अन रोजाच
मराला आल्या, पोरगी जवळ नई. पोरगी आली का जवळ?
अगं काम तशीच ये म्हटलं.
तू सांगू का, घरी येऊन पाही एकदा
काल आय त्या जाऊद्या
हा.
तुमच्या घरी येन जमना, तिच्या घरी कधी जाव
जाय ना मग कामाला दम पायना, काम बी कशी पायना
मयुरी आहे, मयुरी म्हणजे
चुलत.
चुलत आहे का?
हम्म.
नाही ग बाई. चुलतय सख्खी जाव तिची रागीट पडली.
सध्या तर लई आम्ही जावा आम्ही जावा करित
हा. विचारणार नाही काय एक काम केलं जावच तर बरंय. मनिषा तशीचे ही ही तशीचे.
हा का? दुध बे आले हो माला लाडक्या लेकीचे पैसे.
किती?
पाच हजार. हा मी ऑपरेशनला जाईले. जा.
बरय.
ये ना म आता.
हम्म आता आलेय म्हणजे ती आता ती किती वर्षाची झाली?
तीन.
आं..
तीन...
हा मग आता ही ना त आता पाचव वर्ष हाय की.
ह का.
हम्म.
थांब आता ऐवढय. कोणा केलं ज्यान केलं असन त्याचे आभार.
काय?
कोण आहे ग तिनच केलं असंन कोण ए तेजल ताई बोलते का.
आपल्याच ग्राम संघाचा नाव लिहा फक्त. हम्
ते रजिस्टर आणि पेन आण बाई. आणते का ते खाऊन घे एकदा ते हात नको लाऊ त्याला
काय खाऊ राहिलो आम्हाला बी द्या ना.
अननस कापलं तिच्या पप्पा न आणल.
मस्त संकल्पना बया बया बया. नाही संकल्प इथं इथं गटाच नाव लिहा तुमच्या तुमच्या.
हह
काय आलं?
लय हासते हो तिकड.
हि हा हा.
हात नको लावू चिगट अंगाला होती का.
तुमच्या अंगाला हात लावीन हा मंग.
आमची झोपली म्हणून बर आहे नाही तर
भलतेच पागल ये हा तिचे ती चिगट हात लावू राहिली, माया अंगाला
ह ह
जायचं ना जीवा वर येतय, उद्या बिना कामाचं कायचं बोलावता ते उद्या.
हा रुपाली ताई आता मायाला शिक्के आणा. का व.
हम्
तुमच्या हातात आता फॉर्म नाही.
आणु का
जाऊ द्या.
आणते मी
तारीख काय टाकू.
एम आय पी ची का.
काय.
आता ग्राम आपली बैठक झाली का त्या हिशोबान टाक
आजचेच दिलता व
आज मी आजचीच डेट टाकली होती मी आमच्या मिटिंगची तारीख टाकली होती त्याला
एक सहा करू एक जून
मी बी तीच केली. मग मी तूला पहिलेच म्हणली होती. मी आपल्या गटाची मिटिंगची तारीख टाक त्याच्यावर तू ऐकल नसल.
ह हं. बई हे बघ क्यू आर जेत ते ग्राम संंघ नसेल, तेथे तेव्हा तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष निवजू नाही ओ. येत काहीतरी माझ्या डोक्यात हा आता माझ्या याच्यावर शिक्के आणा रुपाली ताई झाला माझा फॉर्म आता फाणली आणि त्या माहित नाही का इथं प्रभात संगाचा ग्राम संघाचा या नंत इ एस आई करेल म्या ते द्या आणून इथ ग्राम संघात असं ऐकलं म्या अश्या वेळी काय काय ओ आव ग बाई यालाच नाकी नळ आली. दोन लिहिले पण रुपाली ताई रुपाली ताई कवर बसतील त्यांचं फॉर्म भरूस तवर बसतील. त्यांचा फॉर्म आता अर्धा अर्धा भरून झाला. आता मा फॉर्म घेतील ना हे कॉपी आणि ते पटापट पटापट
हम.
माग पुढ ने पार नाही सहा नंबरला पान आलं. सया बी करून दया केलोय की याच्यावर केलाय सया गीता ते आता बाकीचेच टेन्शन नाही आहे. बाकीच्याच नाही टेनशन घेत आता
मग काय अकरा पेज नंबर सांग मला
ए थांबा आता. फाईल ओ दुसरी ओपन केली हं इथं आला या ग्राम संघाच लगेच शिक्के अन सया आत लगेच सोबत फाईल रेडी पासबुक बी जोडून देते आता लगे सही करायला. अध्यक्ष नाही कशी अध्यक्ष आहे तु अध्यक्ष वह्याच्या तेवीस सह्या पाटकरून गेले. हॅलो कॉल कट करते.
आ हो